हॅलो. हॅलो. हॅलो. सबमिट झाला का कॉल? हॅलो. हॅलो.
हा सबमिट झाला त्यानंतर न एक मेसेज आला होता. ऑडिओ कायतरी असं.
अ खाली आलेलं ना नाही नाही जता येत. म्हणजे खाली ना ऑडिओ तुमच एवढं कंप्लीट झालं सेकंद, रेकॉर्ड झालं, म्हणून असं मॅसेज येतंय.
हा रेकॉर्ड आला आणि त्याच्या खाली ते सहाशे साठ आलेलं ते काय होतं?
हा म्हणजे तेवढे सेकंद आपण बोललो. ते असतंय म्हणजे आपण इथं दाखवताना हा सेकंद म्हणजे दहा मिनिटे ना?
हा हा हा. तसं दाखवतंय वय ते?
हा.
हुं हू.
तसंच हाय. आता तुम्ही मला पाच वेळा कॉल करा मी तुम्हाला पाच वेळा कॉल करते या नंबरवरून आणि त्या नंबरवरून पण तुम्हांला वाच पाच वेळा कॉल करते तुम्ही पाच वेळा कॉल करा.
हा.
तुम्हांला टाइम भेटेल जस तुम्हांला घरी काय काम असेल तर उद्या करा कसा टाइम भेटल तसं
नाही तस तर अकरा ते पाच मी फ्रीच असते.
अच्छा
हा त्याच्यानंतर मी असं घरचच काम असतंय.
ह ह
हुं
ते मम्मीच सांगत होते ना मम्मी ते महिलांच्या आरोग्यासाठी काम करते, म्हणजे आपलं जे मंथली पिरियडस होतय ना मग त्याच्या आपण काय प्लस्टिकच पॅड युज करतोय आपण तुम्ही काय यूज करताय?
तेच पॅडस यूज करते.
हा मग ते प्लास्टिक बेस्ड पॅड आहेत मग ते आपण युज करतोय मग ते प्लास्टिक आहे आणि त्या आणि आपले जे बॉडीमधनं जे ब्लड बाहेर पडतयं ते गरम असतय
हा
आणि ते प्लास्टिक वरती पडल्यामुळं काय होतंय तिथं हीट तयार होत्याआणि आपल्याला इचिगं वगैरे होतय
हा
मग ते इचिंग होऊन होऊन ते घाण आत मध्ये पिशवीमध्ये रिटर्न जात्या वापस आत मध्ये मग ते घाण तिथं साठ साठून साठून काय होतय फायब्रॉडच्या गाठी तयार होत्यात म्हणजे तिथं पहिला फंगस तयार व्हायला चालू होतेय. आणि नंतर तिथं फायब्रॉइडच्या गाठी होत्यात तुम्ही ऐकला असाल कोणाकडून तर असं पिश पिवी ला गाठी झाल्यात म्हणून पिशवी काढली वगैरे
हा हा जास्त जणाच इकडं तर गावाकडं ऐकण्यात आहे.
हा मग ते काय होतय फंगल इन्फेक्शन होऊन होऊन तिथं फायब्रॉडच्या गाठी होत्यात आणि मग ते गाठी वाढ वाढून वाढून त्या बाईला कॅन्सर होतय
हां
म्हणून ते प्लास्टिकचे पॅड युज करायचे नाही म आमच्या मम्मीतेनचे कशे हायत अ कॉटन बेस्ड म्हणजे जे सर्जिकल कॉटन असतयं मेडिकल मध्ये आपण जे युज करतोय ना ते सर्जिकल कॉटन बेस्ड पॅड आहेत आणि त्याच्यामध्ये चिप आहे निगेटिव्ह आयन्स ची चिप बसवलेली आहे, त्याच्यामध्ये पिंक कलरची मग ती चीप काय करते आपलं जे ब्लड बाहेर पडत असतय त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयनस् असतात आपले ब्लड पॉझिटिव्ह आयन्स मध्ये असतय ना. मग ते त्या चीप वरती पडलं ना की ती चीप ऍक्टिवेट होत्या आणि मग ती चीप काय करत्या ऑक्सिजन सोडायला चालू करत्या आपल्या पिशवीमध्ये
त्याच्यामुळे नंतर कॅन्सरचं प्रमाण कमी होतंय
हा म्हणजे काय होतं ते ऑक्सिजन पिशवीमध्ये गेल्यामुळे काय होते पिशवी स्वच्छ व्हायला चालू होते ऑक्सिजन गेल्यामुळे घाण सगळे आपोआप बाहेर पडायला चालू होत्या मग तुमची स पिशवीच क्लीन राहिली तर तिथं घाण साचायचा पण प्रश्न नाही फायब्रॉईड गाठी व्हायचा पण प्रश्न नाही कॅन्सर तरच तर नावच नाही
हा हा
असं आहे मग ते पॅडस वगैरे आहेत मग त्याच्यामध्ये लोक जाॅयनिंग होतात म्हणजे तुम्ही आता आयडी काढून जॉयनिंग होऊ शकताय किंवा असंच नुसता त्याच्यामध्ये तुम्ही काम पण करू शकताय
हा, ह.
मध्ये पण अस तुम्ही लोकांना सजेस्ट करून त्यांना जॉईनिंग करायचं त्यांना पण सांगायचं तुम्ही पण लोकांना सांगा. म्हणत्याता असं.
हा हा आस आहे व्हय.
ह त्याच्यामध्ये अजून बाकीचे पण फूड सप्लिमेंट आहेत म्हणजे अ किडनी स्टोन. असेल अ बाकीच थायरॉइड वगैरे आणि बाकीचं अ मुळव्याध वगैरे आणि काय काय म्हणजे बीपीचा त्रास असेल शुगर असेल. ह्याच्या सगळ्यासाठी आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट आहेत सगळे आणि सगळ्याचे रिझल्ट आहेत त्यांच साइड इफेक्ट काहीच नाही आहे कोणालाच आतापर्यंत त्याचा साईड इफेक्ट झाला नाही.
हम्म, हम्म.
सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत सगळे आणि सगळ्यांचे रिझल्ट सगळ्यांना चांगले आलेले आहेत. फीडबॅक पण आहेत सगळ्यांचे निगेटिव्ह फीडबॅक अजून पर्यंत कोणाचच नाही आहे त्याच्यामध्ये हेअर ऑइल शॅंम्पू पण आहे. आयुर्वेदिक साबण पण आहे त्यांचा
हम्म, हम्.
हे सगळं आहे त्यातलं पॅड तेवढं चांगलं आहे म्हणजे म्हणजे मी युज करते आम्हा घरात पण आम्ही युज करतोय तेच.
हा.
म्हणजे म आणि पोटात वगैरे आपल्या पिरियड्स मध्ये दुखते ना.
हा.
ते त्याच्यामुळेच दुखतय कारण की आपले पिशवीला ऑक्सिजन होत नाही प्लास्टिक मधन ऑक्सिजन जाऊ शकत ल काय? ते पॉलिथीन पेपर असते.
हा.
त्याच्यामुळे आपल्या पोटात तेन दुखत असते.
हा, हा.
म्हणून ते कॉटन बेस्ड पॅड युज करायचे त्याच्यामध्ये जेली पण युज केलेली ल्या म्हणजे ती जेली काय करतीया आपलं ब्लड गरम असते मग त्याच्यामुळे ते इचिंग होतय. त्याच्यामुळ ते ती जी जेली असत्याना ती पण अस थंडावा देत्या म्हणजे गार वाटतय आतमध्ये असं ह्याच्यासारखं वाटत नाही. थंड वाटते ती जेली थंड होत्या.
हम्म, हम्म.
असं असतय काम. तुमच आता एज किती आहे तुमची आत्ताच बारावी कंप्लीट झाले काय?
नाही माझ दोन वर्ष झाले की बॅकलॉग जे मी कॉलेजेस केेल नाही.
हा, हा.
आत्ता माझं ट्वेल्थ. एकवीस, बावीस होय.
किती बावीस म्हणजे माझ्या एवढीच आहे का?
बावीस लागणार आता म्हणजे तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा एक वर्षांनी.
मला पण आता बावीस लागणार आहे.
हा म सेमच वय.
हा आता नेक्स्ट मंथ पासून मला बावीस लागणार.
होय?
हो
हम्म हम्म
तस
मग तुमचं कॉलेज पण कधी सुरु होणार आहे
नाही आमच्या अजून म्हणजे सीईटी दिलेय आता कॅपराऊंड वगैरे कॅप राऊंड अजून फॉर्म त्या चालवायचे मग त्याच्यानंतर मग कॉलेज
ते काय ऑगस्टपर्यंत चालत राहतय आता
होय अजून फॉर्म पण चालू झाले नाही आता जुलै महिना पण काय
हा सारखेन कासं
होय फॉर्म चाल्हायचे तुम ऍडमिश केला बीएससी चं
नाही आणखीन आता सुरू होते
हम् हम तुमचं काय प्रण थ्रू काय नसतंय ना ते
काय म्हणलो
तुम्हाला पण कॅप राऊंड ते नसतात कि असंच ऍडमिशन असतंय
नाही नाही असंच असत इकड
हा हा
हम्म हम
क स सात जर सीएस ला ऍडमिशन घेणार असला तर काप नसतात प्लेन बीएससी ला का नसते काप ह फिजिक्स बॉटनेला पण कॅपरान नसतात हला सीएस ला आयटीचे आहेत ते म्हणजे अ जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांना असते ना सीएटी वगैरे पाऊस आहे का तुमच्या इकडं हॅलो
हॅलो
पाऊस आहे का तुमच्या इकडं
नाही नाही तस ढगाळ वातावरण झालेलं आहे
ह ह आमच्या इकड पाऊस यालाय चालू साहेब जरा जरा येत तोय आणि जहातोय पूर्ण का पडत नाही
तसं आहे फक्त आबाळ भरून येत आणि पाऊस पण येना गेला अस होतंय
नाही आमच्या इकडे जरा जरा बारीक पडतोय पाऊस आणि जातोय
हम्
कट करते काय दहा मिनटे झाले
हा हा